नमस्ते
नमस्कार कुठाय.
काही बा शेती होतो निवांत बसलेला.
काय पाऊस घी चालू आहे की नाही तिकड
काय वातावरण काही नाही तेवढं काय पाऊस वगैरे काय पडत नाही तर पिकाचं नुकसान व्हाल थोडंफार
पिकाचं नुकसान आतापासूनच का
हा म्हणजे आता पिकाला वाढ भेटली नाहीच मग समोर चलून पिक हे होते ना कमजोर होते ना पीक. म्हणजे येथे येथे आपल्याला धान्य येते जेवढं पाहिजे तेवढं मात्र आता जरा प्रॉब्लेम होतय.
हम् हम् हम्म हम् हम् बरोबर आहे तुमचे पण
उदाहरणात हळदीचं उत्पन्न आहे आपल आता हळदीला आम्ही पेरल हळदीला लावलं लागवड केली.
हा
आता खतं टाकली. खताची आता खताला पाहिजे तेवढं पाणी पडाय पाहिजेत नाही तर मग त्याची त्या खताची आग हो म्हणजे उष्ण उष्णता जास्त निर्माण व्हाली मग ती हळदीच्या आमच्या कुमाला म्हणजे मारत आहे.
हा बरोबर आहे तुमच आता इकड हे आता आपल्याकडे कसं माहित आहे का की जी सह्याद्रीची रांग आहे ना त्यामुळं कस अस होत की जे ढगं वगैरे ते तिथं आडून बसत त्यामुळ आपल्याकडं मराठवाडा विदर्भात हे ना पाणी पाण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे आपल्या इकड पडला तर लई पाणी पडतय. मग एक तर ओला दुष्काळ होतय नाही तर मग डायरेक्ट सुका दुष्काळ होते. त्यामुळे थोडंसं आपल्याकड शेत शेतकऱ्याला अंदाज वगैरे येत नाही की कसं काय पेरणी करायची. वगैरे असं हीच हेच चालू आहे सध्या.
हा ती हाय. आता बघा आपल्या इकड पाणी म्हणजे या वर्षी तर माझ्या रीतीने या दोन हजार सव्वीसला तर खूप कमी प्रमाणातच होतय म्हणजे नस नाहीच म्हणून समजा.
हाऊ का तस तुमच्या इकड म्हणजे नेमके पीक कोणते येत उद्देशान
आता आमच्या इकड आहेत पहा सोयाबीन. अ कापसाची लागवड आहे. त्यानंतर हळद आहे. हम् तूर आहे मूग, उडीद
हम्म हम्म हम्म
अशा रीतीचे हा म्हणजे आमच्या इकड जास्त प्रमाणात सोयाबीन आणि हळद
सोयाबीन आणि हळद
हा उसाचं प्रमाण म्हणजे आमच्या इकड होतं पहिले तर जसं जसं आता हे पाण्या पाण्याचं प्रमाण कमी होत कमी होत चेले तस तसं लागवडीच प्रमाण कमी होत चाललंय आमच्या इकडल.
हा ते सगळं बरोबर आय तुमचं पण ते तुम्ही आता जसं म्हणलं हळद हाय. तर हळदीला पण जास्त लागते ना?
हा हा हळदील पाणी लागते ना.
हम्म, आणि ते कसं हाय कि ते बारा महिन्याचं पिकं आय हळद एकदा लावली कि ते एक वर्ष ते गुंतून बसते माणूस. तर मला कसं वाटतंय माहिती आय का, की आपल्या इकडल्या शेत कऱ्यान म्हणजे असं कोणत तरी पीक पाहिजे तीन चार महिन्यात येते आणि जास्त पैसे देऊन टाकते. जस कि टरबुज लावले होते बघा कुणीतरी का- कि नाय आ हम्म हम्म, तसं कायतरी करायला पाहिजे.
ते प्रॉब्लेम तसा होत नाय ना की क होतय की बाबा आपण टरबूज लावा लावाय काय नाय उत्पन्न म्हणजे ते जस पाहिजे तशा रीतीने जर चाललं वातावरण
हम्म हम्म.
तर आपल्याला त्याचं मुबलक प्रमाण भेटते म्हणजे नफा भेटते त्याचा. परंतु प्रॉब्लेम असा आय की वातावरणाच आपण काय सांगू शकत नाय कधी वातावरण बिघडलं काय. तर जास्त प्रमाणात जर पाणी झाला टरबूजाची ची नुकसान होऊ शकते आपली.
बरं मी काय? म्हणतो की मग पावसाळ्याच ठीक ए बोराचं पाणी मग तुम्हाला शेती वगैरे बोर ए की नदी कशाच? पाणी घेता तुम्ही का हिर वगैरे काय हाय?
हा. आमच्याकड हाय बघा दोन विहिरी हायत. आणि बोरवेल आम्ही बोरवेल बोरवेलचा तर जास्त करून उपयोग करत नाय म्हणजे बोरवेल डायरेक्ट आम्ही बोरवेलचा पाणी विहिरीमध्ये टकतो.
हम् हम्.
आणि मग विरीच म्हणजे विरीचा उपसा करतो.
विहिरी साठी
हा जेणेकरून की बोरवेल मधलं पाणी विहिरीमध्ये पडल की विहिरीमधी ते साठवून राहते. जमिनीत त्याचा मुर जमिनीत मूर्ते पण ना हा. अन् आ ता -सरकारी योजनेचा पाय सरकारी योजनेमुळ आज आम्हाला शेतीला फायदा झाला. ते कशी की आम्ही आमच्या इकड लाईनचा प्रॉब्लेम येतो. शेतकऱ्याला शेतकऱ्या लाईतीन रात्रीच्या टायमाला रात्रीच्या म्हणजे प्रॉब्लेम येते पावसाळ्यात त्या त्यामुळे सोलार ह्या त्यामुळे त्या गोष्टीमुळे आमचं बिजवण ते होते.
हा बरोबर आय.
हा.
पण मला असं वाटतं की जर सरकारनं जर चांगला भाव दिला समजा सोयाबीन असो हरभर असो, का काय पण असो मग त्यांना कसं होते की शेतकऱ्याचं एकदम म्हणजे थोडंसं मोटिवेशन वगैरे भेटते की चला बॉ आपण एक पीक लावायलो फळ लागवड करायलो तर ठीक ए. चांगला भाव भेटत आणि पैसे पण भेटतत. पण आता कसं चालू आय की थोडसं एखाद्या पिकाला जरा जास्त भाव येतय आता समजा हळत मागच्या वर्षीपासून एकदम पीक वर आहे हळद अठरा हजार सोळा हजार रुपये पण तसं जर पाहिलं तर दुसऱ्या साईड ला सोयाबीन येतय चार आणि पाच हजारावरच आहे की नाही.
हो ना
हम्म
हा ते आहे हम्म ते सरकारनं हमीभाव दिला, तर शेतकऱ्याला जितकं शेतकऱ्यांचं.. अ पूर्ण वर्षांमध्ये जेवढा खर्च लागतो. त्यांच्या लागवडीपासून रोटर पेरणी म्हणजे स सर्व सर्व पाणी खते ते सर्व जरी धरलं.. तरी पूर्ण अ एका वर्षांमध्ये जेवढा खर्च लागतो, तेवढा जरी मुबलक तेवढा नफा जरी भेटला त्यांना.
हम्म हम्
तरी ते अ पीक खाता आहे.
आणि मला कसं वाटतंय माहित की जसे आपल्या इकडे शेतकरीेतं आता आपल्या इकडे ते.. कॉमन झालंय की दरवर्षी सोयाबीन लावा पुढच्या वर्षी सोयाबीन सोयाबीन लावा. पण जी आपण माती आहे ती माती कधी लॅब टेस्ट आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी कधी केली नाही. मला तर वाटतयं
ह
जर जसं बघितलं तसं तर हजार जसं बघितलं हजार शेतकर्या मागं एकानें जाऊन टेस्ट केली असल जर ती लॅब जर म जर आपण जाऊन कधी लॅबमध्ये वगैरे टेस्ट वगैरे केली, तर आपल्याला समजते की यांच्यामध्ये कमी काय. पोटॅशियम ची कमी आहे का मॅग्निशियम ची कमी काय कमी काय आहे हे की नाही.
हा ते आहे, मग ते करत नाहीत शेतकरी तेवढी
हम्म आणि मला असं वाटतं की आता जसं की वयस्कर माणसं होते की आपण म्हणतो की बा हे शेती करत ते शेती करत पण मला असं वाटतं की जे तरुण पिढी आहे त्याने पण थोडं, थोडं शेतीकडे लक्ष द्याय पाहिजे कारण प्रत्येकाला तो काहींना काहीतरी माहिती असायला पाहिजे ना
हा हा ते तर आहेत ना म्हणजे की नवीन एखाद्या अशी बागायत शेती बघणे त्यांचा विचार करणे
हम्म नवीन नवीन फळ फ्रूट लावणं जसं की कधी पेरू लावून बघायचे कधी ड्रॅगन फ्रूट लावायचे कधी गोबी वैगेरे आता गोबीचं कसं राहतं की साठ सत्तर दिवसांत येऊन जाते ती आणि जर शासनाने जर फायदा शासनानं जर तिला हे दिला भाव दिला तर आपला पण खूप फायदा होतोय ना
हो ना
काही नाही तुमच्या इथे गुरंढोर आहेत काय काही
हा गुरढोर आहेत ना म्हणजे शेतीसाठी उ शेतीसाठी आपले उपयोगात येणारे बैलं दोन बैल जुड्या आहेत त्यानंतर एक गाय आहे, एक म्हैस आहे. चारा वगैरे ते शेतामध्येच आम्ही शेताच्या बांधावर म्हणा जिथं शेतांमध्ये जास्त पाणी होतो त्या ठिकाणी म्हणा आमचं म्हणजे असं पीक लावतो.
हम्म हम्म
म्हणजे गुराढोरांना पण कामी येईल आणि आमचं जे खुल भाग आहे.
हम्म
त्या ठिकाणी पण तो पाणी असं साचून धरेल म्हणजे सोड हे होणार नाही
हम्म, हम्म बर तुम्हाला काय वाटत शेती करताना सगळ्यात मोठी अडचण कोणती असं?
शेती करताना सगळ्यात मोठी जर अडचण म्हटली तर पहिली म्हटलं तर हे वातावरण म्हणजे आपण जे पीक लावतो. त्याची नासधूस ही होऊ नये. ही सगळ्यात मोठी अडचण आणि दुसरी अडचण म्हणजे ती आपण स्वतःच क्रिएट करायलो आपण वृक्ष तोड करायलो. आपण अ ओ ओ सरकारी, सरकार योजना काढायला आहे सोलार म्हणा ह्या ह्या गोष्टीत. करायलाय म्हणा तर त्यामुळे वृक्षतोड पुन्हा जास्त प्रमाणात होतय.
हम्म, हम्म.
आता तुम्हाला लाईव्ह उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमच्या इकडं शंभर हेक्टर शेतीमध्यी सोलारची लागवड होत आहे. तर विचार करा त्या शंभर हेक्टर शेती जमिनीमधला पुढे जनावर आहेत. ते पूर्णतः आमच्या रनामध्ये येतात आहेत म्हणजे आमचे जे सुपीक जमिनीचे आहे ते नासधूस, नासधूस करताय.
अच्छा, त्या सोलार प्लंट मुळ.
हा त्या सोलार प्लांट मुळे हा प विचार करायची गोष्ट केेली सोलर प्लॅन पण गरजेच आहे परंतु बागायती शे तिचं नुकसान होत आहे ना त्यामुळे.
हो तेच तर आता कसं माहित आहे टेक्नॉलॉजी जशी, जशी वाढत जाईल तसत हे होणारच आहे. जसं की आता मला असं वाटतं की तुम्ही पण काही ना काहीतरी मशीन वगैरे युज करत असाल शेतीसाठी. जसं ट्रॅक्टर वगैरे रुटा वेटार आहे की नाही?
हा यूज करतो ना ट्रॅक्टर यूज करतो. जास्त करून तर आमच्या इकडं पण आता म्हंटलं गेलं तर बैलांचा जे उप उपयोग होतो पहिल्या काळातला तो बंदच झालेला आहे आता.
मग तेच तर आता पूर्ण मशीनचं काम झालं जसं की हार्वेस्टर आहेत ऊस तोडायची मशीन आलेली आहे, हळद लावायची मशीन आलेली आहे सगळे आता टे आपलं नवीन तंत्रज्ञानावरच हे सगळं आहे मशीन वगैरे आणि आता कसं झालंय की मला असं वाटतंय की काय, काय तर ते सोलर चे जे ए मोटर आहे त्या आपण घरून पण बंद चालू करू शकतो. हा त्यामुळं तेवढं शेत कऱ्याला टेन्शन नाही आता सध्या की हे करा ते करा पावसाची आणि सापाची पण भीती असती. रात्री वगैरे जायचं हे ते होय की नाही.
हो ना.
हम्म.
हो ती, ती त्याचा फायदा होत आहे. परंतु त्या गोष्टीमुळं आज वातावरण आपल्याला जे दाखवायचं ते दाखवत आहे ना वातावरण कसं ब बदलायचं तू आता तुम्हाला म्हणायचं त गेलं तर पहा अ जून महिन्यापासून हे जुलै महिना आहे. जून महिना संपला पूर्ण जुलै महिना पूर्ण संपला तर आमच्या इकडं आमच्या नदी नाले ओढ्यांना फक्त या दोन महिन्यामध्ये म्हणजे साठ दिवसामध्ये फक्त एकदाच असतो
बाप रे मग तर पाण्याची खूप टंचाई आहे.
म्हणजे पाण्याची बघा टंचाई अन जे दोन हजार पंधरा सोळा साली या आमच्या दोन महिन्यामध्ये आमच्या गावाला वेडा मारायचा एवढा पाणी येत येत होत. पहिला ग्रामीण भागामध्ये म्हंटलं तर हा. म्हणजे विचार करायची गोष्ट केेली तर अ जमिनीला जेवढं हम्म पाणी पाहिजेत तेवढं होतच नाही आहे. आणि या इथून पुढे फक्त दोनच महिने राहिलाय हा पावसाळा.
हो हो हो
तर या दोन महिन्या मध्ये पावसाळ्यामध्ये किती दा येऊन येऊन येईल. थोडफार येईल तेवढ्यामध्ये जमिनीचा साठा पूर्ण होत नाही ना.
हा हा हा चला ठीक आहे मग बोलू नंतर.
हो चालतंय ठीक आहे हो
हॅलो